काय करालासा
काय नाय ब बसलय तू
मी पण बसले आवरल का?
होय तुझ
रायच आहे थोड बसले आता म्हणलं किती दिवस झाले तुम्हाला फोन केला नाय फोनतरी करून बघा आवरल लवकर आज आव
आवरलं पिल्या जरा बाहेर गेलेला म्हणून मग म्हटल आव
रिकामा ऑडिओ
हा मस् त तुझी
मस्त काय चालय आली जरा अशी काय थोडे दिवस थोडे दिवस झाल आता थोडे दिवस आता सण एक येतय ती जरा माहिती ओ अगदी ती. वटपौर्णि, होय. वट पौर्णिमेचा आता सण आला नाय आणि एक दोन महिन्यानी येतो ना
हा
म त्याची थोडी माहिती सांग सांगाय पाहिजे होती.
माहिती पहिज न नवीन लग्न झालय म्हणून काय माहिती लगेच विचारून घ्यायाला लागलीस वाटत उपवास वगैरे जोरात आहे वाट
होय हूं
हा
काय चाललय म तुमच आता बाकी
काय नाही पण निवांत आता आवरल बसलेलो तेवढ्यात तुझा फोन आला हा
कशी म्हणजे वट पौर्णिमा म्हणजे का करायची असते साजरी
आ आपल्या कस हिंदूच्या हिंदू ह्याच्यात कस संस्कृतीत म्हणजे वेगवेगळे सण असत्यात नाय म्हणजे वेगवेगळ्या ऋतू नुस वेगवेगळ सण आपल्या ऋतू येत ईतच असतात. तसाच वट पौर्णिमा पण एक सण आहे जो म्हणजे आपल्या व्ह्यू जे ज्यांचा विवाह झाला की नाही त्या स्त्रियांसा ते तू मत
म्हणजे अलग्न झालेलेच स्त्रियांनीच करायचं असं
हा हा लग्न झालेलंस स्त्रियांनी म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी करायचा अस ते दीर्घ आयुष्य लाभायसाठी त्यास्नी मग तिक साप ला ताई ज्येष्ठ महिना चालू होणार ना पुढच्या महिन्यात. म ते ज्येष् महिन्याची पौर्णिमा असत्या त्यावेळी तोस साजरा करायचा अस
हम्म ह्म्म मग ती जी तयारी काय काय करायची असते.
तयारी काय आपण सकाळी जरा लवकर उठायचं हा म्हणजे डोक् त्या नवीतरी अंघोळकन करायची नवीन कपडे वगैरे घालाय
म्हणजे साडी नेसायचे
साडी नेसायची हे पण जसं तयार होतोय अस समजेत कार्यक्रमाला तेने जायाच आता काय आपल मुडवर असतय आपण जर त जास्त तयार ते बनवायचं असलं तर आपण तस बनवू शकतोय नाही तर सिपं कोण पण तयार होऊ शकतोय.
हा हा म्हणजे आपल्या ह्याच्यास सोयीन
सोयीनुसार आपण तयार व्हायचं
हम्म ह्म्म
हा
मग बाकी तया म्हणजे त्याच महत्त्व काय आहे
महत्त्व हेच की आपण म्हणजे आपला जो नवरा असतोय त्याला दीर्घायुष लागायसाठी
ह्म्म ह्म्म म्हणजे ते व्रत कराय स
हा व्रत
म्हणजे तेला काय खायच असतंय का तसं म्हणजे कायतरी खाल तर चालतंय.
चालतय. की म्हणजे आपण हे करेल तसं असतंय माणल तसं असतं आपण जर काय खाऊन म्हणजे फळ वगैरे खाऊन जरी केलं तरी चालत. ते किंवा खिचडी खाऊन वगैरे केलं तरी चालतंय. म्हणजे आपल्या प पतीला दीर्घायुष्य लाभाव सात जस सात जन्मांची आपलं म्हणजे सौभाग्य मिळावं आपल्याला
हा आपल्याला सौभाग्य मिळत. ते म्हणजे आपलं म्हणजे नवऱ्याच आणि आपलं आयुष्य दीर्घायुष्य जावाव. म्हणजे ह्यासाठी ती पूजा करायची. तर हू हू मग त्याला साहित्य काय काय लागतया.
साहित्य होय आपल हळद कुंकू घ्यायच थोडं पुडीतनी बांधून. अक्षत अक्षता म्हणजे आपले तांदूळ. अ फुलं थोडी घ्यायची. झिर आणि आपले मंगळसूत्र त्रात काळे मणी असत्यात ना तशी काळी पा म्हणजे आपल्याला पाच बांधायला वड्याला बांधायला पाच.
म्हणजे आपण आपण कुठं बांधायचं म्हणजे गकळा मंगळसूत्रला का आपल्या?
हा म्हणजे आपण म्हणजे आपण स्वतः नाही बांधायच. च म्हणजे दुसरी व्यक्ती आपल्याला बांधते आपण दुसऱ्या व्यक्तीला तिला बांधायचं. आणि एक वडा च्या झाडाला एक बांधायचं असतं.
म्हणजे वडाच्या झाडाला आपण बांधायचं.
हा आणि दुसऱ्या व्यक्तीला बांधायच एका
हा हा मग ती दुसरी व्यक्ती आपल्याला बांधते.
हा मग हिरव्या छोट्या बांगड्या मिळ येतात त्या आपण घ्यायच्या
मग त्या पण वडालाच बांधायच्या
हा-हा झाडाखाली ठेवायच्या तिथं मूळाशी आणि मग काय दोरा आपला ह्याचा असत तो सादा
वाइट
हा व्हाईटमध्ये असतोय तो तो दोरा घ्यायचा आं आंबे पण घ्यायचे कारण आता आंब्याचा सीझन असतो. ते नय म आंबे परत खाईप फळ असत्यात फणस
हा हा मग ते फणस तेन काय करायचं?
त्याच गर तेन घ्यायचं आणि त्यावेळी कस ते थोडं एक एक एक हे करून झाडापशीन पण ठेवायचं आणि नंतर न कने पूजा वगैरे करून झाली कि ओटी भरते त्यावेळी कने ते तर बायकांना ते ओढतील म्हणून ते
द्यायचंच तेच हा हा म ते म्हणजे आता आंब ते कट करून घ्यायचा का अक्कंड रस घ्यायचा आंबा
कसं पण म्हणजे आपल्याकडं असतील भरपूर आंबे आहेत तर अखंड घेतला तरी चालतोय
हा हा मग ते म म्हणजे कसलं पान घ्याय जं काय हाय सातत द्यायचं कपालचाच
कोण हा असं वटीत घालतय किंवा ते पळसाच्या झाडाची स् तितच पानं घेत कोण
इ म्हणजे वडाच्या झाडाची
ते पाणं घेऊन त्या पानातनि पण घालत्यात.
हूं हूं
हम् हम हम् बाकी काय नी काय फळं असली ती पण घेतली तरी चालत्यात
ह हा मग तिजी पूजा कशी करायची म्हणजे वे किती वेळ आहे महाराज येतीन का?
ह हा मग ते कसं आहे की आपण वडाच्या झाडाला आधी घणी केलं की पाणी दूध पाणी वगैरे कणी की
म्हणजे ते घेऊन जायाचं
हां ते सग घेऊन जायचं आणि पाणी तेन आती त्याला हे करायचं पुळ घालायचं झाडाला मानंतन कसं हळद कुंकु तेन लावायचं. त्याला फुले वाहाय चि म मजी पाया तेन पडायचं पूजा वैगेरे
हां हां पूजा आपण करतो तशी पूजा करायची.
हां आपण जशी घरात पूजा वगैरे करतोय तशी पूजा करायची झाडाची पण.
हां हां मग हां तुळशीचे प्रमाणे काय हम्म हम्म म अगरबत्ती लावायची का तिथं.
इ तर चालतंय.
हो हो
हं हं
म द्यायला नैवेद्य काय असतो का?
नैवेद्य काय आपलं हेच की आंबे फळं
फळं वगैरेच बाकी काय नाही काय?
काय नई. फळंच आपले काय असतील
हम् हम् मग साडी अशी कोण ती पण नेसायची का हिरवीच नेसायची?
असं का नाही कोण कुठली पण नेसत्यात पण शक्यतो कसं
आपल्या हिंदू सं संस्कृतीत जास्त हिंदी हिरव्या साडीला
हम् हिरव्या साडीला कसं महत्त्व असतंय आता स म्हणजे ज्या बाई चे लग्न झालंय. ती जास् ते करून हिरव्या साडीतच हे होतंय नाय
शोभून दिसतंय हां हां म्हणजे आपल्या संस्कृतीत हिरव्या साडीलाच महत्व आहे.
ह्या दिवशी तर आवर्जून बायका हिरव्याच साड्या नेसतात. कारण ते आपल्या हे जे सौभाग्याचं प्रती काय नाय कारण जो नंतर न नवरा असते तोपर्यंतच आपण ती हिरवी साडी नेसू शकतो.
होय परत नाही.
त्याच्यामुळं शक्यतो बायका हिरवीच साडी नेसतात. चुकूनच कोणतरी वेगळी साडी नेसते नाहीतर नेसतच नाही शक्यतो करून हिरवी साडी नेसतात सगळ्याला
हू हू
मग काय नंतर ना मग वडाची पूजा त्यांन झाली कि मग पाय वगैरे पडायचं
मग ते किती वेड मारायचं म्हणालीसा सात की पाच
कोण सात मारतय, कोण पाच मारतय पर म्हणजे
म्हजे ते दोरा ते झाडाला वडाच्या झाडाला दोरा बांधायचा मग ते सात वेडा मारायचा. तरा
मुळाशी कणी त्यांच्याकणी हम्म असूदे म्हणजे अशी गाठ मारायचं पण एका दहाच्यानां आणि म अस वेडे मारायच उजव्या बाजून माराय चालू करायचा वेड
हा हा मग ते म्हणजे तिजी कथा वगैरे काय म्हणजे तिथे जाऊन काय म्हणजे असं हे कराय लागतय का?
असं काय नाही आपण घरात येऊन जरी आपल्याला माहित नसलं जर माहित असेल कथा किंवा आपण फोनवरून जरी वाचली तरी चालत. त्या नाहीतर कुणाची तरी वाचत असेल. तिच्याकडून जरी ऐकली तरी चालती.
म्हणजे ति कथा ऐकायची का?
हा
म्हणजे काय असतय ते कथा म्हणजे कशी असतीया
कथा होय अं ती कथा कनी अं ह्याच्याबद्दल असते, ती एक मिनिट हं
डोल झाले की काय ओ?
अ नाही काय झालं जरा कामात होतो म्हणून म्हणलं एक मिनिट. ते कसं सावित्री न त्यांनी आपल्या पती पती म्हणजे तीचा पती वारलेला असतोय नाय
सावित्रीचा
म ते सत्यवानाकडून त्याचा प्राण कनी यमाकडून कनी सत्यवानाच प्राण परत आणण्यासाठी ती वडाच्या झाडाची तपस्या करतेया
हूं हूं म्हणजे सत सत्यवाना म्हणजे यमाकडून सत्यवानला मागितलं तिनं म्हण
हा म्हणजे माझा नवरा मला परत दे म्हणून
हूं हूं
मग यमराज तेव्हा सत्यवानाचे प्राण घेऊन जात जात होता कणी तेव्हा सावित्री त्या च्या मागे मागे गेली. असं म्हणजे म्हणत्यात तिनं मग कणी आपल्या चातुर्यानं कणी पतीच्या हे भक्तीसाठी यमराजाला आणि प्रस् न्न केलं भक्ती करून आणि तिन आपल्या पतीला कणी पुनर्जीवन म हे करय कराय लावल.
हा म्हणजे पुन्हा जन्म म्हणजे अ अ सत्यवानला
सत्यवानला म्हणली की माझ्या नवऱ्याला पुनर्जीवन द्या
नाय यमाला म्हणाली काय सत्यवांचं
किती सत्यवानाचं पुनर्जीवन द्या म्हणजे तिनं कशी पूजा करून कणी सत्यवानाला हे केलेलं होत नाय प्रसन्न केलेलं म त्याने विचारले की म्हणजे तुला काय हवा आहे ते तू मागू शकतेस.
हा हा
त ती सत सावित्रीन काय केलं यमराज्याला म्हणते की माझ्या पतीच म्हणजे सत्यवाणाच पुनर्जीवन करा तुम्ही त्यामुळे कनी त्या सणाला कणी वट सावित्री असं म्हटलं जातं
हा म्हणजे त्या सणाला म्हणून ते महत्त्व खूप हाय का? हूं हूं मग ते जेष्ठ महीन्यात येतो ना तो सण
होय होय ज्येष्ठ महिन्यात येतय
हा हा तेच म्हटलं आता थोडी माहिती तर घ्यावी आपला पहिला पहिला सण आहे थोडी माहिती असली की जरा ते बरं पडतय ना.
हा हा
आणि मग तुमच्या सासूबाईंनी सांगतीलच.
होय त्या आणि सांगतात इकडे तिकडं असते तरी म्हटलं आता तुम्हाला फोन तरी करून बघा दुसऱ्याकडून आणि थोडी माहिती घेतली आणि तेनं बरी असते ना
हा
त्यामुळे आता तुम्हाला ती माहिती माहिती आहे त्यामुळे म्हणलं फोन तर करून बघावं.
बर बर चाल
चालतय ठेवू म